हम्म, काय करायलास.
काय चालूय बिलिंग.
हा आणि काय?
काही नाही आता आवरलंय बिलिंग करालोय.
हम्म हम्, हम मार्केट काय म्हणतय?
मार्केट काय, सध्याता आत्ता पाऊस चालू झालाय, बंद आहे मार्केट. बाकी काय, तुमचं कसं काय? काय नई. ते.
अजून काय डोक्यात तुझ्या?
सध्या तर प्लॅन काही नाही, काय करायच नाही प्लॅन, नाही.
हम.
त्यामु काही कान करायच नाही लोड क्लिअर वरायचं.
हम्. आणिक
प्लॅन डोक्यात भरपूर चालू आहेत. फक्त थांबले सगळं.
कची नि आहेतत.
हम्म गव्हर्मेंट देतील आता बघू आता. पहिली स्ट्रॉग झाले की गव्हर्नमेंट देतेच. पंजाबमध्ये चांगला आहे लष स्टेट बँकेत पण चांगला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट
ते गणपतीची मूर्ती कधी सोडाची म
गणपतीची मूर्ती ते सोंडच येते का डेकोरेटिव्ह मधले
हा.
ता तीनसांच नको. उद्या सकाळची मानकापूर ऑर्डर असली तर सोडतात. हो बेश निवार
हम्म हम्म हम्.
हम् वण पुलावरूनच सोडा पहिजे.
ते कोण दिलं होत तुम्हाला
आम्हाला दिलही अस नाही एंगेजमेंटमध्येध्ये आमच्याकडे होती एंगेजमेंट दिदीची तेव्हा ते दाोजींच्या मित्रांनी गिफ्ट दिते.
कुणाच्या मित्रांनी
बहुजींच एमबी चं सर्कल होतं ना.
हा हा.
ते इकड सण दिलं होतं त्यामुळे ते काचत होत. ते शोपीस म्हणून ठेवलं होत आपण खाली ऑफिस होत ना. म काच फुटली होती. त्याला वरच्या बाजूला काच होते. काच मध्ये आपलं जे ह जी मृत्य
मग ते कस काय उजव्या समोस बघून दिलात. हो कसं ते उजव्या संडायचं बघून दिल्यात तुम्ही?
देखो त मुल ते मुलांना थोडीच करते आणि ही गोष्ट आहे दोन हजार आठ ची इतकी वर्ष मूर्ती येते घरात आपल्या हम् अआजची नाही ती गोष्ट त्यांची एंगेजमेंट झाली दोन हजार आठ ला आणि नोव्हेंबर महिन्यात दोन हजार नऊ ला लग्न झाले बौतेिक असं काहीत रा मग त्यामुळेजे झाले ते झाले. आणि अजून पण ती सोबक दिसत म्हणूनच ठेवली.
हम्म बर.
नाही तेवच मग देतातस्त्र
हम्म. होलडल्या तुमच्या पहिल्या का?
होर आमच्याकडे उड क फ्लक्चुवेशन मले हॅलो.
इथे आतलाच झालंय ना आतलंच झालंय ना.
चार्जिंग आणि दोन्ही पण
अच्छा.
हा हा इथल, ऑफिसमधलं.
पण इथला आतला. काही.
हॅलो.
हा
शरणाचं गिफ्ट कधी द्यायचं? उद्या संध्या कडी की दपारी?
आज केल तर बर काय होते. आज करूया.
तिथिला पत्री.
कसं करायचं सरप्राईज? हम्म.
ये उद्या.
उद्या झोपेक्षला उद्या संकष्ट काय मिळत नाही.
हम्म हम्म.
अडव्स होतय, समाधान.
हम्.
जर जाय जात जातो ना. पाठच पोहोचतय म सगळेच प्लॅनिंग होतय. ऑर्डर टाकल्या बऱ्यापैकी उद्या दोन तीस दिवस चालायसाठी त्याहिशोबान. असं जीवन कोण साडे दाला जायचं. सगळे असत त्यांना पण माहित नाही त्यानी म्हण नाही बर फक्त हे कुठे घ्यायचं?
हम्म.
नाहीन कुठं आयडिया. कदम चत नको.
शिवसागर. पाली
हां तेच तेच माऊली मिल्क प्रोडक्ट तोच -तोच शिवसागर.
शिवसागर ओके.
ते शिवसागर आईस्क्रीम आहे. आणि मऊली मिल्क प्रोडक्ट असं त्यांचं ऑथोराईज नेम आहे.
हम्म हम्म हम्म.
अस विषय हाय.
बिलीगं झाल?
बिलिंग झाल
क्वशन एकदा फोन करून आपडेट घ्यायला पाहिजे.
हा मेल केलत नां? काय त्यावर फोन नाहीच, उद्या सकाळी फोन करूया की.
हम्म अजून काय अपडेट्स अजून काय सीएन जनरेट झाला नायी. बिलिंग करायचाय. हुं चालतय की-
हुं
हुं आणि ब्रह्मान पण करून घ्यायला पाहिजे ना-
ब्रह्मा काय कॉल उचलाय नाही रिप्लेसमेंट पण नाही नां?
हं
काय अजून काढायच म्हणलं तर बॉक्स खाली होते नको म्हणलीस हुं हुं खाली असलेल बर पडतेय ना तुला ते काढायचेच येत नव्हतं.
काय नाही, चालु हाय. आता आणि हे दोन दिवस नसलतरी आणि परत आणि पेंडिंग पडणार.
बघूया ऑप्शन काय ब्रम्हांला विचारायच कसं काय करायचं-
ब्रम्हांला विचारून कस चाललं त्यो उलट आणि ऑब्जेक्शन कारणार. त्याज्या अंगची लायक करायचा अगेन्स्ट-
विचाराय पाहिजे.
आपणच हे बघून करायचं होतं ना.
नायी तस नायी पण तो अरविंदन सांगितलाय की तो मग ब्र- म्हा घेतला नसत तर काय करायचं?
आता शॉर्ट झालेत म्हणलं घेणंकाय भागहाय आणि आता हिच्यापुूढ कस झालंय- नवीन जीर की तुम्ही चार दोन हजार वीस पासून देऊ शकतात.
असं अरविंद चव्हाण म्हंटलाय तो कुठं म्हंटलाय. तो अजून म्हटलांच नाही ना तस.
अता अचानक समज अता उद्या आला. खुरपक आहे म्हटलं इथं एक दोन तीन नायाने करायचं- असकस कान- लाईट आली-
हां आता केलं शट केला-
लाईट लाव-
शॉट केलं का उठायचं पण होत नाही काय?
आमच्याकड लाईट आली आत्ता. हॅलो-
आमच्या कड अजून नाहीच हाय हुं हॅलो-
पण-
ऐकू येतंय.
शोट फेमट.
आप आपण किडा. आणि. अस आलं अवगडच आहे की.
हम्म
म्हणून मग तू काय,?
ऑप्शन नाही आहे म्हणजे तो तर पर तोच आहे. अजून तरी बऱ्यापैकी दितय एवढं लिक्विड.
त्याला फस्ट ब्रहण ब्रहमाणा ल. रायचं असं काय ॲक्सेस चालू झालं की काय रिप्लेसमेंटचं दोन हजार वीसपासचं. होय चालू झालं असल तर मग आपण करायचं.
हम्म
हम्म तसं पण चालतेय की.
आ पण ते साइड ला काढून म्हण ते पण काढले युजेबल.
काही साईड ला काढायचं काय काढून द उपयोग नाही ते साईडला काढा. चलते ठीक आहे.
ओके. हॅलो! हॅलो, !